हॅलो हॅलो हॅलो हा ताई येतोय आवाज. हॅलो
हॅलो हा बोला. हो हो येतोय.
हा हा एकच आवाज येतोय का.
हो हो येतोय.
काय म्हणता काय चालल.
काय नाही स्वयंपाका
हम्म
स्वयंपाकाची तयारी सुरु केलीय
ह ह
हा
बरं चहा वगैरे झाला? हो माझी खिचडीची हा
हा अच्छा सेम आमचं पण सेम आहे आज मेनू मुलं बाहेर गेले मुलं बर्थडे मित्राच्या पार्टीला बर्थडे ला
हा
हॅलो
हा बोला ना
हा मुलं गेलेत बाहेर त्यांच्या मित्राच्या बडेला मग आमचं ठरलं खिचडी करायची. हा शॉर्टकट
आणि मी पण म्हणजे खूप दिवसानंतर खिचडी करते सारखं सारखं खिचडी करत नाही
रोज मग ते असतात सगळे तर मग त्याच्यामुळे ते बाकीच करावं लागतं. आज नाहीे आम्हीच आहे तर मग करू खिचडी. हम्म
ह बाकी का
काय नाही तेच चाललंय माझी खिचडीची तैयारी आता तुमचं सांगा काय बाकी काय?
हेच चालू आहे तैयारी माझी तैयारी चालू आहे.
अच्छा आवाज खूप कमी येतोय.
हा आता येतोय का?
हा हो हो येतोय
माझी पण तेच तैयारी चालू
अच्छा हा मुलगा छोटा हाय वाटतो
ी आहेी
अच्छा हा हा मुलगी का? अच्छा हा हा आमचे गेले मुलगा मुलगी बाहेर गेले हा ती पण छोटीच आहे.
ह
माझी पण मुलगी छोटीच आहे बाहेर गेले ते हम्म हम्म हम्म हम्म
आणि मुलं छोट्या असले की खूप त्रास देतात आता ही पण ना खूप म्हणजे की खायला प्यायला सर्वच त्रास देते. ह
हो ना तिचं पण तसंच आहे हे नको ते नको अ रोल बनव हा पिझ्झा बनव असं बनव तसं नाही पिझ्झा म्हणजे बाहेर पिझ्झा नाही पोळीचा पिझ्झा बनवून देते मी तिला
हम्म हा मी पण पोळीच बनवून देते पण मग ते पण हि नाही खात ओ
हो का किती वर्षांची आहे?
अडीच वर्ष
किती अडीच
हो
अच्छा हा हा माझी आहे पाच साडेपाच वर्षांची मंग ही भांजी नाहीं आवडतं ती भांजी नाहीं पहिलें खायंला खातें नंतर पणं आधी नखरे करतें आवांज खूपचं कमी येतोयं तुमचां स्पीकर हां स्पीकर ऑन केलांय कां
नाहीं हो खूंप करां होतो
कायं
त्यांचा स्टिकर ऑन होतं नाहीं
अच्छा आवांज म्हणजे मध्येचं खूंप कमी होऊंन जातोय
आता येतोयं नां
हो हो येतोयं
हां अगं बोल ठीक आहे नां थोडं पावसाचं वातांवरण
कायं
पावसाचं वातांवरण आहे
हां हां म्हणून आवांज कमी येतोयं
हम्मं
हां तिकडे आहे कां पाऊस
ओके इकडे आता थोंडा वेळापूर्वी झालां इकडे पणं पणं कमी झालां
ह हां
इतकां नाहीं झालां पाऊसन थोडांस येतों
हॅलो
कां बोलां नां
हां आवांज मध्येचं कंट होतों यं कमी येतोयं आवांज खूपचं मध्येचं
हां आपलेच नां
आ पणं मध्यें कमी होऊन जातो हां हां आतां आलां प्रॉपर
हां हां तेचं माझ्यां इथे तरी वायफांय आहे पणं मंग ह्यां मुलीलां हे द्यायचं होतं नां खांयला म्हणूंन इकडे तिकडे यावं लागतं
हां हां बरोबर मुलांचं चालूंच असतें खाण्यांच
बाकी कायं म्हणतां अजूंन मंग सकाळीं कायं बनवलेलं
सकाळीं आम्हीं की बेसंन बनवलं होतं डाळं भिजवूंन हरभ्यांची डाळं भिजवूंन
अच्छा
हॅलो हां हरभऱ्यांची डाळं भिजवूंन बेसंन हां गरमं गरमं बेसंन भातं फेवरेट आहे नां सगळ्यांच
मी पणं रात्री मी पणं रात्रीचं केलं होतं बेसनं
हां हं
कायं हो भाजीलां ते एक टेन्शन असतं सकाळीं उठलं कां तेचं रात्री पणं झालं कां संध्याकांळ झालीं कां तेचं टेन्शनं कायं करावं
तेचं
हो नां बाकी मंग तुम्हांला कायं आवडतं खांयला हम्मं
मलां तसं सगळं आवडतं सगळ्यां कोणं पणं भाज्यां वांगेची भाजी मुळ्याची भाजी अशा सग सगळ्याच भाज्या आवडतात तशा मला
अच्छा मग तुम्ही असं स्पेशली काय क बनवतात
स्पेशली मग आमचं हे बड्डे काही असल तर पावभाजी किंवा छोले भटोरे
किंवा मिसळ घरीच करतो आम्ही पार्टी मुलांचे बड्डेची स घरीच करतो बाहेर नाही जात सगळे घरीच एन्जॉय करतो आणि सगळ्यांची फेवरेट पावभाजी आहे किंवा पाणी पुरी घरीच बनवतो ते पण हा घरीच मुलांना छोले भटोरे व छोले पहिले भिजत घालायचे सात आठ तास
पाचल्या दिवशी
किंवा रात्री भिजत घालायचे हा आदल्या दिवशी भिज हो हो किंवा रात्री करा मग सकाळी भित घालाय आणि तर क कुला म्हणजे उकडून घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ टा खायचं किती प्रमाणात अस दोन दोन एक चमचे त्याच्यामध्ये थोडस चहा पावडर जी असते ना आपली
हा
सुंडी बांधून टाकायची अ म्हणजे एखाद्या कपड्याच्या याच्यामध्ये
ते उकडायला टाकतो त्याच्यामध्ये का
उकडायला हो हो म्हणजे त्याच एखादा कपडा घ्यायचा छोटासा छोटा हा छोटा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये एक दोन चमचे ती पावडर टाकायची आणि तेी बांधून व्यवस्थित पॅक करून
कोस
अ दोन चमचे हो हो
एकदमर
अ जर समजा आता आमच्या घरामध्ये आठ आठ दहा मेंबर तर तेवढ्यांची भाज मग दोन चमचे टाकून द्यायचे पण ते हो हो
अस सांगताय का मला असं दोन मेंबर
हा नाही मग काही नाही एक चमचा टाकला तरी चालेल काही नाही आणि ती काय आपल्याला पूर्ण टाकायची नसते कपड्या कपडा घ्यायचा छोटासा कपड्याचा एखादा तुकडा कापून घ्यायचा आणि म्हणजे समजा आपलं ते उपर नसतना उपरणाचा एक कोपरा कापून घ्यायचा त्याच्यामध्ये ते एक चमचा अ ते पावडर टाकायची चहा पावडर आणि ते बांधून घ्यायची प्रॉपर सुटली नाही पाहिजे अशी आणि ती ते पाण्यामध्ये टाकायची उकडताना आणि नंतर
बरं किती शिट्ट्या घ्याली शिट्ट्या घ्यायच्या
अ छोलेच्या तरी पहिले एक मोठ म्हणजे गॅस मोठ करून एक श झाली की गॅस कमी करून अ दोी तीन चार शिट्ट्या घ्यायच्या त्याच्या म्हणजे ते प्रपर शजतात तीन चार पहिली एक झाली की मोठ मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर कमी गॅसवरर शिजवायचे चार तीन चार शिट्टे घ्यायच्या नंतर परत म्हणजे चांगले शिजतात ते. आणि नंतर झालं का त ती पुढ का ती पुरचुंडी काढून टाकायची.
हा.
ती चहा पावडरची आणि तोपर्यंत आपलं. हो ते फेकून द्यायची म्हणजे फक्त त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो. पाणी ह आणि त्यानंतर आपला मैदा घ्यायचा आता समजा तुम्हाला दोनो दोनच माणसांचं करायचंय तर मग अर्धा किलो मैद्याच होऊन जाईल तुमच्यासा अर्धा किलो मैदा त्याच्यामध्ये एक. वाटी रवा टाकायचा अ त्याच्यामध्ये अर्धी अ. किंवा एक एक एक दीड वाटी दही टाकायचं. आणि पा कोमट पाणी करायचं. कोमट पाण्यामध्ये ते पीठ भिजवायचं त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा. बेकिंग सोडा.
हा हा.
थोडासा हा. बेकिंग सोडा टाकायचा थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची. मीठ टाकायचं. आणि ते दह्यामध्ये आणि कोमट पाण्यामध्ये भिजवायचं ते प
हॅलो आवाज येत नाहीये तुमचा हा हा बोला.
हा येतोय का आता? एक मिनिट ह हा हा. तर मग ते द दही आणि पाण्यामध्ये. दही टाकून घ्यायचं आणि बा कोमट पाण्यामध्ये ते पीठ भिजवायचं. हा आणि ते भिजून अर्ध तास झाकून ठेवायचं व्यवस्थित.
हा.
मग ते छान असं थोडं अ म्हणजे फुलून आल्यासारखं होतं दह्यामुळे दही आणि कोमट पाणी बेकिंग सोड्यामुळे.
आणि छोलेची भाजी कर. त्यांना हा थोडस फुलून आल्यासारखं. सोड्या सोड्यामुळे सोडा दही असतो ना. हा त्याच्यामुळे छान असं मऊ मऊ होऊन जात. ते अर्धा तास ठेवायचं अर्धा पंधरा अर्धा तास.
हा आणि नंतर मग छोल्याच टोमॅटो कांद कांदा लसूण आलं ते बारीक करून घ्यायचं व्यवस्थित मिक्सरमध्ये.
आणि फोडणी देऊन ते सगळं हे जे वाटलेलं आहे मिश्रण. ते चांगलं परतून घ्यायच त्याच्यामध्ये छोले मसाला. आपली लाल मिरची टाकायची थोडीशी घरातली. हा मी बाहेरच आहे तरी.
अच्छा आता येतो आता येतोय आता येतोय आता
हा तर मग त्याच्यामध्ये फोडणी झाल्यावर तो मसाला टाकायचा. आणि ते जे वाटलेलं आहे ते टाकून द्यायचं व्यवस्थित.
हम्म.
हा हॅलो अकरा मिनिट झाले बरं का?
हा मी करू का हो हो कर
हो हो हो हाच विषय कंटिन्यू घेऊया.